हो हा पाय हा लागला माय याच्याव हा लागला ना मायवाला हो पंचवीस कॉल पायस पूर पाहतच म्हणजेच पंचवीस माय कॉल होत काय पूर्ण होऊच दे माय आता चालून आले का नाही मी पाहतोय हवं ना
हम्म
मी काय करतो एक कॉल झाला तो पंचवीसातला ते नाही तो एक एकच कॉल सबमिट केला आता माय दोन त्यातले बाकी आहे अजून एक-एक झाला की एक-एक कॉल सबमिट करू त्यातला ठेवत नाही जमा करून म्हण मग कस सबमिट करत त वरते वरून
मला
मला समाज नाही म्हणजे अजून वरुनच तर सबमिट होते ते काही समजल नाही मला ते मी पाच-पाच करून दिले हो हम्म काय ग काय चाल झाला सगळं काम हा झाड झुड झाली आता झा घर झाडतो आता पहिले आज लवकर झाले. मग आज थांबली नाही ना म्हणून लवकर झाली नाही तर काल साडे अकरा काल साडे अकरा वाजले होते ना. लय वेळ झालता का काल लय वेळ लोक बोललो का ओ हम्मं
हम्म
मग झोपली मी
अ मग नंतर झोपली. होऊ काय तरी तिकून ही मग सकाळी लवकर उठलास ना पासले उठले मी सकाळी तरीवावरात जाईल लागत. साडेचार चा अलारम लावला आपण डोळेच नाय उघडत. ह पाचला उठली. आ.
बजयचं ना वा.
हो आता उदेही लवकर उठायला. हो फक्त मंगळवारी जरा अशी काळजी नसते शांत. हा गावातल्या गावात सत काळजीने राहते. बुधवारी बरोबरी करतात हो. मग अजून दानापूरच्या बाजार बडबड हो. पण बु बुधारी बंद असते का.
हो बुधवारी मानलीसता.
मानलीस हम्म.
दुपारी बंद असतं.
दुपारी बंद असतं हो.
तर उद्या शाळा ही हाय.
हो.
हम.
उद्या पण आमच्याकडे किती मजा येतेद्या उद्या जानवीच स कॉलेजात जाते जन्वी स्वयंपाकाच. टेन्शन येत. कोन है ओ माय चालत नाही. अब आये हो नाहीतर कासं हाय हो.
होव का.
हम्म सकाळी सहाच्याच बसून जाते उद्या.
हाव काय.
म्म मले वार जा सकाळीच. हा. आर ते सका सकाळ आता आज सकाळी स्वयंपाक केलाता कोणीच ना जेवलच. सकाळी फक्त हर्षल जेवलायक तेनी जेवली मी निय जेवली. पण ते बाबाजेवलाट दोनोळ्या काम यतील तरितीठ पोळ्यात त्या आताी जे आठ नव पोळ्यात हात्या.
बापरे.
आता मी जेवले पहि सहा पोळ्या तर आहेतच त्यातल्या सहा पोळ्यासारखा. सकाळला चुवळा करून भाजी तशीच होती. मु मुग मुंगटिचे दाळ केली होती ग. हम् आ ते भाजी तशीच आत तीन जाणून मग ते जेवले ते तोंड आलाय तर.
हा.
फिक्की खिचड टाकली मग दे ना फिक्कीच खिचड जेवली तेल मीठ टाकून दे
हा ना.
हा त्याच्यासोबत पापड. म्हणजे जाऊन बघते की मग आता उद्या येतात असत आता. हे सांगत आता सांगून ठेवला आज तुम्हाला ला भूक लागली की शेवढ्या उकड जा ना खाणे.
लगा हा.
अ हो दोटा चेरा जलदीस काही म्हणजे बोलता येत नाव तोडावर कळलय हाय. जिबीच्या खालून ते रस्त्या शिर त्यालेला आले फोळ.
ग्रेस लीन घुमला तोडात.
मीसरीन हाय की नाही. ह ओ विचारा. ह आहे माझ्यामाया ग्लिसरीन. हो अन ते नशीन. मग खालू जाणार त्या जिभेच्या. जीभी ज्या ना जीबीचाा खालून, जीबीचा खालून स ते आपली जीब आपण हे करतव त्याला शिरणसाय झुडिली तथ तोंड पल्लाय बोलताय नाही आ हो
काय ना
उष्णतेच्याने, ते नाही येत महाराज टी व्ही बद बसतात रात्री मॅच असली की मॅच परदशी मॅच होती. बस मारच पत म म काय आप आपल्याला आपण जारत जातो नाही उष्णचार होतेचईल तस भीठ वाढते नापप ते हा हम्म आपल्याला कसं का आपण वावरात जातो बाई लोकर तुूनला की मटकन झोप लागते आपल्याला खतो खकते जवं यायेतं का येत चिकून आल्यावर असं वाटते हा स्वयंपाकाला जेवण झालं भांडे कुणी झाले की झालं अस आता का कधी टाक अगण का दिस नाही ग तू बायला घंदस त्यात मगता बाय मी थ करायच लातात काय करतो कोण करून नेत घरातलं तर ते हा तसल आरती तशी आरती काहीतरी दोघी्या ते दोघीच्या दोघी मोकळ्यात बो द्या हा ह नाही बरं बाई मा घरी तुम्ही तेपडे गेली्पाच्या घरी हो म्हज म्हणजे माझ
खली की हा
हा
म्हणजे
म्हणजे निीरा मी असं सारखी वागतच हो ना
हम्म
हा हो अ जन जा घ जातो गली म जा जा आ आपल्या
हम्म
हम्म
असजत नाय
हा दपारी बस ह हा
हम्म
हम्हीो तीन वाज तीन साडेतीीन वाजता दिसना आम्हाला घरी आले आज
हा मग म्हळूनच मी कॉलनी ला
पली म्हणजे साडेसात घंट म्हणजे साडेसात घंटे आम्ही वारातच केले
हो काय
हो काय हम्म डबल काही गेल ना मग मग शिल्लक शिल्लक रज पहि शिल्लक तीनशे रुपये
हो का
हो का
बरं आहे
बरं आहे मंग त्या मंदाच्या व्यायाम येतात, साडेसात घंटे करून येतात. तीन वाजता घरी, सकाळी लवकर जातात जराशा. तीन वाजता घर, तीन वाजता घरी, तीन वाजेपर्यंत घरी आल्या तिकून लगेच. चहा पाणी घेतात, कि निघाल्याच वं भूतनीसारख्या
बई!
बहीण आता बहीणीला चं आहे की नाही सांग बरं बिचारे कसं कराव काय बई. दहा, दहा घंटे काय होय ते. मंग तेले पैशे दिलेन. काही गरज नवती एवढी पैशाची. ते जे पण त्या जवळ राहते, बसा म्हणून तेले हरी केते. काय ते हं. आपल्या जवळ राहला असता त आपण जा वाटे पण थकत व्हय जीव आपला आभि बीामार पडल त कोण करीन आपलं. दळण आले खरं शाळेत कोण कोणी नाही बाई
मंग! पुन्हा आणखी तेच ते प खर्च लावला पाहिजे न आभी तर आपल्या बरत झाले साडे सात घंटे झालं तीनशे रूप प बस झाले, हा नाहीत काय. नही सरखी च्या वेळेस पळत होता बीचारा लयी लयी रोज पडे.
सरकी च्या वेळेसं?
हो चारशे साडेचारशे असा पळे. हा काय म्हणजे कस ते आपल्या पण ते लावल एक पाकिट, दोन पाकिट, लावा दीड पाकीट लावा.
हा हा!
हा सकाळी दीड झालं लावण, तर दुपारी लावलं जाईल अर्ध, अर्ध, अर्ध पाकीट.
आता कमी पडत मग रोज हाईना.
आता हे आपलं घंटाच हिशोबान चालते सकाळी ते सरकी चं कस असते ते आपल्यावर डिपेंड असते दोनशे रुपयाचं एक पाकेट, लावलं की झालं. दोन एक लावा पाकिट दुपारी येऊन अर्ध अर्ध कितला होते शंभर रुपयाच.
हाव काय?
हाव काय ते लावायला काय जास्त टाईम लागत नाही. नाही ब मन ह सरकी लावन लवकर होते बास की भन, भन.
आणिन.
अ निंदा नाही म पुरस्कार एक काय म्हटलं एक एक आ नही होत ग कोणा कोणाच्या वावरात कणी गवत नसते ते लय पुरतात. हं काय हा!
आमच्या वावरात.
आमच्या वावरात ना काल माणस सांग हं कोणी माणसं सांग ते कोणी बायां सांग सोळा, सोळा हाव का. हम्म पधले पुरले नाही.
नही
नाही हो मग पराठीत ल का तन्नाशक मारायला पुरे असत तु मला बाद पुरव पडल असत बा मग ते का होना.
हम्म.
हम्म.
तेचं ना.
म्ह मग ते लालगंडी जगवत अस मग त्या हा ते गवत की निघत नाही बाई निरा कावाते ते गवतो हो बम ते मार हॅलो नाही बा झपलीने फोन बोलू राहिल ब
बलाय
मी काय गायत्रीसोबत बोलून राहिली आता हो तिथच स बोलू रावी तिम्ही आता सध्या
हा.
हा. ह.
आली का रेंज आता मोबाईलले?
अ बोलणं चालूच आहे ना. हा तुजं मोबाईल चालू झाला काय? हो का.
त्यासाठीच मला असं वाटलं तु अ तू झोपली की काय, म्हणून मग मग पले तुले कॉल लावला. पण त्वा काही उचचाला नाही तर मग कट्ट म होती म्हटलं बाई हिच्या मोबाईलचे रेंजच नसन म्हट
सांग म्हणा गायत्री लावून राहील ती बरं झाला लावला नाही.
हा. सांग काय खरा
या.
गायत्री लावून राहिले तुला तुले गायत्री लावून राहिलेत म्हटलं गायत्री हम्म. बरं बरं मी लावतो मग तू लाव ती लावते तिघे जणं लावू आपणं
हम्म हम्म हम्म.
हो. दनापूरची कोण? हाजी ये.
तिचे तर झालते ना ओ तिचे कॉल तर झालते ना?
कॉल लावल्या नि हो काय बरं, बरं लावतो मग काय? हो हो. हा आपल्या कॉलची वॉलिडिटी संपली हो.
ह.